हॅलो हॅलो आवाज येतो ह, आवाज येत ना?
येलो हा तुमचा कमी आवाज येतोय थोडा व्हॉल्यूम
येतोय ना आता?
हो हो. येतोय फुल्ल काय म्हणतोय? काही नाही दुप पर थोडा आराम काहीच नाही, हो हो झाले. हो हो हो. काय तुमचं काय चालू हाय? काय नाही हम्म ते रोजच्या शाळा सुरु झाल्या आहेत, पोरांच्या म नंतर त्या उद्यापासून पुन्हा एक्झाम टेस्ट वगैरे आहे, म थोडा वेळ त्यांचा अभ्यास घेत होती. बाकी काही नाइ आणि? हो पहिलं सेमिस्टर चालू झा ल ना अ आता सुट्यानंतर कारण एक अ म्हणजे सुट्टया मे एप्रिल मध्ये, स्कूल झाली एक सेशन आणि आता म पुन्हा रेग्युलर चालू झालं आता.
अच्छा हा.
तेथे आता एक्झामची तयारी वगैरे मुलं बसत नाही ना लइ लवक अभ्यासाला बसावं लागते बळजबरी त्यांला.
जबरदस्ती बसवायला लागते.
त्यांना वाटत झालेलं आहे, त्यांचा अभ्यास काहीच नाही बसतच नाही म्हणजे अ पूर्वी कसं अ परीक्षा म्हटली म्हणजे थोडं तरी ते प्रेशर राहायचं की, आप चला द्यायचंय उद्या पेपरये आता काही नाही. नजर टाकून देतात फक्त.
तेच ना आता त्यांना काय नाही, फक्त खेलायचं मोबाईल पाहिजे बस अभ्यासात नाही काही करायले त्यांनी अभ्यासात त्यांना इच्छा नाही राहिली हो, आता.
नाही ना, तेच ना, मुली तरी सिरियसली करतात थोड्या वेळ तरी बसतात जरा मुलं तर अजिबात नाही.
काही मुलं असतात करतात, पण काही नाही.
तेच ना ना आणि एवढं सिरियसनेस पण नाही घेत अभ्यासा च्या बाबतीत आ आ आरामशीर आहे परीक्षा म्हणून
हा. आता बघा ना मुला, मुलींच्यात भेदभाव पण किती चालू आहेत. म्हणजे मुलींनी हे काय? म्हणजे मुलांनी हे केलं तर मुलींनी म्हणजे आ ता मुलं एवढी रात्रीची वगैरे बाहेर पडतात आणि मुली जर म्हणजे थोडं तरी गेल्या मैत्रिणी सोबत तरी ही मुलगी असून, एवढ्या रात्री फिर
तेच ना आणि नाही पण तरी भीती, भीतीचं हा भीती असते ना मुलींसाठ ती थोडी काळजी वाटते.
ते असते हा ते असतेच पण थोडी तरी सूट पाहिजेच मुलींना ना थोडी तरी सुट पाहिजे ना काहीना काही लोक कप बशी पूर्ण म्हणजे आपल्या ह्याजात ठेवतात. ध तात की नाही तु म्हणजे हया गोष्टी नाही करायला पाहिजेत. मग त्या ह्यानी पण काही मुली बिघडून जातात ना. काही मुली मध्ये मुले पण
काही काही ना कसं काय काय खूप त्याचा फायदा पण उचलतात ना गरेस मुलीमध्ये असं
सूट नाहीच पाहिजे काही लोक अशे आहेत ना काही एकदमच पूर्ण त्यांची पूर्ण वाट लावून टाकते आणि मग काही लोक एकदम धाकात ठेवतात. हा मग त्याच्या मुले पण मुली बिघडतात. का तर मग असं मला ही गोष्ट करायला भेटते.
ह मग ते अशे धाकत असते केल कस ना ते गपचूप म्हणजे चोरून चोरून ते अ त्याच्यामध्ये जास्त हे हून जात बरेचदा असं वाटते की मुली एवढ्या भिन्नस राहतात की ह्यांच्ये घरी कोणी आहे की नाही अस विचार येतो हो. पण आता बघितलं ना मुली मुली अभ्यासामध्ये भर खूप हुशार आहेत मुली आता प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही या रिझल्ट वगैरे दहावी बारावीचे सी ई टी चे वगैरे मुलींना ज्या पहिल्या क्रमांकावर हाय मुली
आहे. आता माझ्या मा आता माझ्या मावशीच्या मुलाची म्हणजे दहावी झाली. चो नोटा तर म एवढा हुशार आहेत दोघं पण हुशार आहेत दहावी होत्या दहावीला आता एक नाही तो दहावी ला गेलाय पण ह्याला म्हणजे मार्क नाईन टी सेव्हन मार्क्स भेटले म्हणजे भर भरपूर हुशार आहे त्याला असं म्हणजे कुठला येड कुठला येड नाय. हुशार आहे भरपूर म्हणजे असं स्केच वगैरे पण काढतो आणि अभ्यासात ते शाळेत आला पहिला आला.
अरे वा! अरे वा!
पण सेकंड आला काही तरी
तेच नाही मुलांना कसं ना अभ्यासाव्यतिरिक्त दुसरे पण छंद पाहिजे आवड पाहिजे काय काय फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास अस म्हणजे बरेच असतात मुलं बाकी सगळ गोष्टी म्हणजे अ आप आपला आनंद किंवा संगीतामध्ये आता माझ्या मुलाला पण गीत गिटार वगैरे आवडते तो गिटार छान वाजून घेतो अभ्यासा बरोबर ते पण चालतय त्याच
ए एक छंद पण हवा काही तरी
हो ना हो. कोणाला ड्रॉइंग आवडते कोणी स्पोर्टस मध्ये चांगले असतात मुली पण आता बऱ्याच स्पोर्टस मध्ये उतरायला लागल्या.
हो भरपूर आता पण क्रिकेट वगैरे पण व्हायला
ब्रेक होतोय मधून मधून मला ऐकू येते.
आपल्याला इथे क्रिकेट पण खेलतात ना महिला कबड्डी खेलतात.
चा बुद्धिबळ मध्ये आता नाही काय का एक आता होय एक मुलगी आली ना बुद्धिबळ मध्ये नॅशनल लेव्हलला नॅशनल कि इंटर नॅशनल लेव्हलला आली ना पहिली
चांगलंय म्हणजे मुली पण नाव मोठं करते.
काय म्हणता?
चांगलंय ह, मुली पण पुढे जात आहेत.
हो ताई, तुम्ही अ जरा आवाज तुमचा ना मध्येच येत नाहीये मला ब्रेक होतोय आवाज तुमी रेंज हो, हो रेंज मध्ये या. ह जवळच पकडा जवळ मोबाईल
नेटवर्क आहे मला.
त तुमी तुम्ही काय काय केलयं, म्हणजे तुम्ही पण स्पोर्ट्स वगैरे खेळले की नाही? कॉलेज
हो कॉलेज मध्ये खेलेली आहे. कॉलेज मध्ये सर्वच खेळायचा खो खो, कबड्डी. क्रिकेट, क्रिकेट आम्ही असं गावात पण खेलायची म्हणजे अशीच बारकी होते तेव्हा, आता नाही.
हं हा.
अ पोरं बाजूची आजूबाजूची जमा व्हायची सगळे.
पूर्वी चांगले म्हणजे अ मैदानी खेळ पण असायचे ना? गावाकडे वगैरे ते लगोरी वगैरे खेळ ल
पण ह्याला खेळतो आपले ते, होली असते ना त्या टाइमात ते पिल्लं लागतात ना त्या दिवशी जागरण करतो आम्ही नऊ दिवस पूर्ण रात्रभर खेळ तो सगळीच. सर्वे एकत्र मुलं मुली येतात, होलीला हो हो होलीला. ह सर्वे मुलं मुली एकत्र येतो आणि मग खेलतो रात्रभर. त्यामुळं मस्त, म्हणजे काय पैसे, हा, काही ना काहीतरी गेम म्हणजे नवीन खेळत अस
तेच ना आताच्या मुलांना, नाही ना ते माहिती गेम ते सगळं.
हा तेच.
नंतर आपलं हे अ पूर्वी खेळायचे भरपूर गेम होते. विट्टी दांडू होते ते आपलं गोट्या खेळायची.
हो गोट्या खेलतात ना आमच्या इकडे अजून पण. पत्ते वगैरे आमच्या इथे कसं गणपती जास्त खेळतात.
गणपतीमध्ये का?
हा गणपती मध्ये सगळी लोक खेळतो आम्ही.
हा हा. तेच सगळ्यांचे सगळे आले नातेवाईक जमा झाले की, हे सगळे छान
म्हणजे, थोडा वेल पत्ते खेळायचे थोडा वेळ भज जन थोडा वेळ नाचायचा, थोडा वेळ नाश्ता करायचा. असं चालूच असत.
म्हणजे पूर्ण दहा दिवस का? गणपती चांगलंय. मग दहा दिवस मज्जात सगळ्यांची.
मज्जा मग
चांगल्याने छान छान! पदार्थ बनवायचे महिला मंडळांनी आणि पुरुष मंडळींनी खायचे. पंक्तीच्या पंक्ती बसत असतील मग सगळ्या तुम
हो, सगळे एकत्र पहिला आधी हेना जेंट्स लोकांना वाढायचे. जेवून नंतर मग आपण महिला पहि बार बारकी पोर नंतर मग आपण लास्ट ला.
तर तुमच्याकडे दहा दिवस वेगवेगळ्या पदार्थ असतात?
हो, दहा दिवस वेगवेगळे हो हो नैवेद्य वेगवेगळ्या प्रकारचे. करत असतात. म्हणे-म्हणजे आमच्या इथे कसं आहे, आता मी हा नाही आमच्या च्या बाजूला असतय, ते काकाच्या घरी. आमच्या इथं कसंय? अ म्हणजे आता बाजूचं घर आहे तर म्हणजे ते जे बनवतील ना नैवेद्य त्यांच्या बाप्पाला त्या म्हणजे आमच्या घरात पण आणून देतात, मग आम्ही पण त्यांच्या इथे आणून देतो, म्हणजे एकमेक कांकडे असं हे घेऊन जात
हा हा हा हा हा.
वेगलं पदार्थ होतात भरपूर होतात मग. अन असं असताना त्या टाइमाला खायाची इच्छा नाही देत, कारण का सर्व एकदाच बघून इच्छा जाते.
हो गोड गोड गोड गोड असते मग, नंतर काय आठवतात मग ते.
तरी मग काय काय असं इडली आणतात काही डोसा अस
मग बाप्पा बाप्पांसाठी नैवेद्य मग तुम्ही काय वरण म म्हणजे असं काय काय असतं स्पेशल?
अ स्पेशल म्ह असं ते आता पहिल्या दिवशी आमच्या इथे जेवणाचाच दाखवतात. म्हणजे असं इतर दिवशी पण जेवणाचं पण दाखवतात. पण आरतीच्या टाईमाला असं शेव, गुलाबजामुन वगैरे असं गोड काय ना काहीतरी शिरा. इडली, उपमा असं काही ना काहीतरी म्हणजे वेगवेगळे पदार्थ त्या आपल्याला आवडतात ते दाखवतात. मोदक पण असतात पहिल्या दिवशी बाप् पाला मोदक आवडत्यात ना? पहिल्या दिवशी आणि जायच्या दिवशी मोदक
हो ते उकडीचे ना?
हा उकडीचे.
आता उकडीच्या मोदक मध्ये पण किती बनवतात सगळं.
जाम.
सार मध मँगोचे, उकडीचे मोदक. मोदक. संत्र्याचे वगैरे भरपूर प्रकार आहेत ना त्याच्यात पण बनवतात. वेग ठीक आहे.
भरपूर लोक
ती ओल्या नारळाची करंजी पण बनवतात का तुम्ही ऊ
हो हो हो. गव्हाच्या पिठाची ना? बनवतात. उकडीने नाही ते तेलामध्ये फ्राय
अच्छा फ्राय केलेली असते का ती? आणि सारण ओल्या नारळाचं असतं.
सारण ओऱ्या हा ओल्या नारलाचं. ते आपण ह्याला कसं करतो लाडूला तसचं करतो. फक्त तेलामध्ये फ्राय करून ते.
अच्छा.
ते तर भारी म्हणजे त्याचा तश्यामध्ये लाडू पण करतो आम्ही तेच मोदक. हा त्याच्यात मोदकाचे लाडू पण नाही करतात तसं सेम. ते आवडतात सर्वांना भरपूर
गुळच घालतात ना, कि साखरेची बनवतात? अच्छा हां. हुं.
मस्त लागतं.
अजून काय विषय? हो-हो-हो चाल, हो ताई चालेल. पत